हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज येतोय का.
ठीक आहे.
काय करालीयस.
काय नाही बघ. तू फोन केल तास तुला करायच लक्षात नाही म्हण आता केला ब.
हा हा अरे ते ह ज विचारा गेलतात. तुझ्या पोरग्याला हॉस्टेलला घातलेलस ना.
होय रे. का?
ते मायाला घालाचय. म्हणून तुला विचारल कुठ घातलेलस.
कितवीला आहे आता.
आठवी
आठवीला आहे व्हय. माझ पण पोरग आहेच की मग.
आवाज आवा आवाज जायलाय.
माझ पोरग पण तुझ्या एवढच आहे रे. ते पण आठविलाच आहे.
हा हा कुठे घातलेलस त्याला.
ये आपल पन्हाळाच्या इकड संजीवनी.
बर कस कस काय काय आहे त्यांच.
काय आहे की चांगल. तिथ काय फोन वगैरे अलाउड नाही. महिन्यात एकदा पेरेंट्स मिटींग असतात.
बर
आणि फी का अराऊंड एक दोन लाखाच्या आसपास असेल बघ.
त्या फिचा काय विषय नाही.
हा
शिक्षण
शिक्षण काय चांगलच आहे. आणि आत्ता एक सांगू का तुला. तू कुठ जरी घातलास
हा.
जोवर तुझ पोरगा अभ्यास करत नाही.
बर.
स्वतःहून.
हा.
तोवर काही उपयोग नाही बघ मग कुठला पण शाळेत घाल.
बरं.
एक गोष्ट मेन आहे बाबा माझं काय होत.
काय होत?
अरे आपण जर कुठं अभ्यास केलता आपल्याला जयला अभ्यास त्रास झाला त्यावेलाच आपण केलाना अभ्यास.
होय ते झालंच कि मग.
हा मग आपण शाळेत होत त्याला कसल सर होत? हा मग तेच असते रे अभ्यास आपण केला तर कुट पण होतो.
ते अभ्यासच झाला रे
मी घातलाय म्हणजे फिजिकली पण जरा असं स्ट्रॉंग होण्यासाठी.
हा.
आणि त्यानंतर जरा डिसिप्लिन लागते त्यावेळेला अभ्यास पण होते ना तिथं.
तेच सगळंच
मी काय लय वर्ष नाही दोन वर्षच ठेवणार आता दीड वर्ष वय आलं ह्या वर्षी झाल कि त्याला आनायच पर इकडे.
ह बर. काय तर त्याला या वर्षी टाकीन एका वर्षासाठी बस होईल भांड ते अस. त्यास सुधारलं तर नाही तर मग वाढवायज.
सुधारला हे बघ काय विषय असतो? आपण इथ लाड करून ठेवलेलं असते सगळं
हा.
त्यामुळे आता आपल्याला हँंडल करण आवघड पडतय रे तेच जरा लांब राहिल कि मग त्यांना कळून येते कि काय कराय पाहिजे, काय नाही असं होत ना.
आणि ते आपल्या इथ जरा ढिल असते तिथ कुठली ढील.
आजी, आजोबांच प्रेम गळत ते.
आपण काय बोल की लगेच ती
हम्म. तसं आता तिकडं होत नाही ना त्यामुळे ते आणि रुटीन लागते रे रोची ठरलेली काम असतात. इथं कस आज कंटाळला आहे.
हा, हा.
पोटात दुखाले
हा हाय तेच.
तथ काय नसतीरे तसलं. ते त मेन कारण आहे मग. तिथ पाठवायचं माझा पोराला ते लय कारण काढते. तेव्हा शाळाला जायचं नसली की.
हा, हा म तिथ ते राहायचं का जेवणा, विणायचं आहे का नीट?
होय नेटय सगळं जेवण का आपलं त्या पन्हाळा येत असल्या मुळ आपल्या इथलंच जेवण असत रे त्यांना. आपल्या इतलं म्हणजे जे आपण रोज आपण कस ते जेवण चपाती भाजी हा आणि काय जेवण चांगलं आहे तू जर का व्हिजिटला गेलोस कान तिथ
हा.
तुला ती जेवालावत्यातच जेवण कसं आहे बघायसाठी. आम्ही जेवायला गेलतो कणी
हा.
त्याला बघितलं बघ एक पाचशे जण बसतील बघ एका वेळेला.
हा हा.
म्हणजे सगळे एकालाच असतात.
बर.
आणि काय मग पोरच असतात वाडायला.
हा.
त्यांचा वार ठरलेला असतात. काय काय सांगत अस हा. पोरांना वाढायचं ते टीम वर्क रे.
हा हा.
सकाळी ठरलेलं असते कुणी वाढायचं त्यांचं वारानुसार असते बघ.
बरं.
कुणी काय वाढायचं काय नाही हे सगळं ठरलेलं असते.
हा.
आणि तुला वाटेल आता कि म्हणजे अस पोरं जी मोठी पोरं असत्यात ती बारक्यांना लई काम लावत असतील
हा.
तस नाय सगळे सगळ्या बारीक हा. तेच की मला पण तेच वाटलेलं.
हा.
पण तिथ रेक्टर आहेत का नाही
बरं.
जे हॉस्टेलवरचे रेक्टर्स असतात माहित असेल की तुला
बरं.
त्यांचं प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे बघ.
रेक्टर तेच ना ते सगळीकड हॉस्टेल वर लक्ष ठेवणारे. बरं.
पर्यवेक्षक टाईप रे.
हा हा.
फक्त ते हॉस्टेलवर असते.
बरं.
म सगळंच पूर्ण बारक्या बारक्या गोष्टीपासून सगळीकडे हे अस ये बघ. त्यानंतर कपडे वगैरे धुवायचे का लॉन्डरे असतात तिथं.
हां.
त्या मग कपड्याचा वगैरे पण काय विषय नाही.
बरं.
काय अंडर पॅन्ट आणि बनेल जे रोजच असते तेवढं त्याला धुवा लागेल.
ठीक आहे.
ते काय धुवायला पाहिजेच.
हा ति काय लागलच सोड तेथे त्याला.
हा.
आणि हे रुटीन काय असेल दिवसाचं.
रुटीन बघ आता पाऊस असू दे नसू दे सकाळी सहा वाजता पळायला नेतात.
बर
एक तास, एक तास असते त्यात रनिंग त्यानंतर स्ट्रेचिंग, वॉर्मअप
बर
त्यानंतर आणि काय काय त्यांच म्हणजे जिम्नॅस्टिक वगैरे ते नसते किंवा मसेल बिल्डिंग ए एरइ ठरलेली असत ती
हा
एक एकदा लेग डे देन कसा असते आपला जिमला आता तसं रविवारच्या वगैरे त्यां न वळी ते घेतात वाटत. मग ते काय सगळं एक तासात होऊन जाते त्यांच
बरं
तिथनं आल्यावर साडेसात वाजेपर्यंत त्यांनाला आवड आवराला वेळ असते. सगळं आंघोळ करून बेड वगैरे त्यांना आवरायाच.
हां
त्यानंतर सगळी रूम वगैरे स स्वच्छ करायची. एकाला एका रूम ला आता चार जण आहेत ब इथं.
हा म्हणजे एकी एकाच वेची चार जण असतात कि एक जण मोठा ठेवतात.
नाही तसं काय नसतय रूम वर डिपेंड आहे मग ते. आणि तिथं पण रेक्टरच लक्ष असते.
हा हा
असं नाही कि ते रूम मध्ये म्हनल्यावर रूमच्या बाहेर आल्यावर रक्टरचं लक्ष असत
हा हा
तस नसते.
बर
ठराविक वेळ असत त्यावेेळेलाच दरवाजा तू बंद करू शकतेस. तर जास्त करून ते ओपनच ठेवा लागते दरवाजा.
बरं
म्हणजे पूर्ण असं लॉक करून बसू शकत नाही. त्यानंतर रेक्टरकड किल्ले असतात तो कधी पण दार उघडून आत जाऊ शकतो.
हा
आणि त्यानंतर मग साडेसात ला ती नाशता जातात सगळे.
बरं
नाश्ता झाला कि, साडेसात ते आठ वेयापर्यंत नाश्ता असते.
हां
तिथं रोज कॉम्पलान असते.
बर
कॉम्पलान म्हणलास तर, कॉम्पलान माहितीच आहे ना तुला,
हा
पावडर जी बाहेर बोर्नव्हिटा वगैरे मिळते तसे नाही.
हा
कॉम्पलान पौष्टिक असते ते स्वतः ती तयार करतात काय तर.
बरं
कॉम्पलान टाईप लागते रे ते चॉकलेट टाईप त्याला आता काय म्हणतात मला आठव ना.
हा हा
आणि काय नाश्ता त्यांचा ठरलेला असते दिवसावर एक चेंज होत राहते इडली डोसा हे फक्त नसते.
हा हा
मिसळ असत्या उपीट पोहे शिरा
बरं
इडली पण असतेय इडली आणि डोसा असतोय
हम हम हम
फिक्स अस का ना
बर
आणि बाकी मग तिथ ना पुढं त्यांची शाळा चालू होत्या बघ नऊ ते. दीड वाजेपर्यंत
बरं
त्यात पण त्यां मला साडे दहा का अकरा वाजता कायतरी फळांचा ब्रेक असते त्याला फळं देतात त्यांना कटिंग मधली
हा
पी काय हिच्यातच देतात वाटतं वर्गात नेतात
बर
आणि काय मग त्यानंतर दीड वाजता त्यांचा लंच ब्रेक होतोय
घर
ते झाल्यानंतर काय तर अर्धा तास त्यांना वेळ असतो रेस्ट घ्यायसाठी
हा
मग साडेचार पाच वाजता परत त येतात हॉस्टेलमध्ये
बरं
कितना काय तर अडीच का तीन तास त्यांचा खेळायचा वेळ असतो ते परत त्याला रनिंग वगैरे ते सगळं
सब्जेक्ट कुठले असतात त्यांच म्हणजे आपल्याला जे इकडं जे आहेत तेच ना शाळेत नाही
हा एसएस सी आणि सी बीएसई
तेच पेटतात ना
हा तोच पॅटर्न
हम्म बरं
फक्त काय तुला इंग्लिश पाहिलाय का सीमी पाहिलाय
का ती मराठी पाहिजे त माहित आहे
मराठी ना आध काय आता सेमेलाच तरी हला लागतेच आता मराठी आता काय कुठं नाहीच तसं
बर
तू कधी घालणार आहेस
तर जाय घालातच म्हणते आता कधी असं नाही
बसर आताय बघ मी तर म्हणते नववी आठवी नववी ला घालण्यापेक्षा नववी दहावीला घाल
दहावीला
हा कारण कस होते सांगतोय आइक जर का त्यो आठवी, नववी करून नाहीतर आठवीत घालणार असलास-
बरं...
एकतर तीन वर्षाची तर तयारी ठेवून आहे तर नववीच बाहेर काढू नकोस सांगई का माहितय हॉस्टेल म्हणून बाहेर आलं
हा
कि काय होते जरासं एन्जॉयमेंट करावला लागत
बर
त्यामुळे जेवण कराव लागतच की पोर कारण त्यानाला तिथं, कुठं बाहेर जात येतनाही हे सगळं असतेना.
हा,
तूझ बघकी आता विचार कर की, आता तू दोन वर्ष हायेस.
हा,
त्या पुढच्यावर्षी, तू बाहेर आल्यावर तू दंगा करणारच रे.
होयच की.
त्यामुळे जर का घालणार असलास, तर आठवीत एक वर्ष जरी घाल, नाही तर दोन वर्ष ठेवु नकोस. त्याला, तीनवर्ष ठेव, एकतर एक वर्ष तर नाही तर तीन वर्ष.
ठीक आहे, जास्त कोणीएक वर्ष ठेवलेलं अ बर बघुया, एक वर्षात कळतेसकी काय असल ते
आणि मी तर म्हणतोय. नव्वी, दहावीला घालकी मग आता, आठवीत घालण्यापेक्षा.
दहावीला मी म्हणतोय, जास्त हित ठेवयच रे म्हणजे आता तू म्हणत्यासना ना, त्याचठराव वेळे मध्ये सगळं घ्यायला लागतं. ते,
हां,
त्या पेक्षा म्हणतोय मी, घरात कस अभ्यास कराय बर पडलं रे.
नाही रे, आपल्याला वाटतय तस, पण कस होतंय, घरात आता मला सांग तो किती वेळा अभ्यास करतोय.
आत्ता तरी करत नाही, पण तिकडनं सुधरून आल्यावर तरी करलचकी.
हेबघ तुला सांगू, तो जरी सुधरून आला तरी आता कसं होतंय, घरात काय तर कार्यक्रम आहे.
हा,
काहीतरी इव्हेंट असतेच आपला, त्याला नाही म्हणालास तरी पंधरा, पंधरा दिवस अभ्यास तसा व्हायला पाहिजे तसं होत नाही.
बरं,
तेच तिथंच म्हणलास, तर रोजचा जरी नाही म्हणलास तरी तीन तीन, ते चार, तास त्यांचा स्वतःचा सेल्फ स्टडी असतो.
बर,
लक्षात ठेव, रोजचा तीन, ते चार, तास सेल्फ स्टडी आणि महे दोन, चारदिवस, तीनचार तास अभ्यास करण. किंवा, बारा तास अभ्यास करण, त्याच्यात लई फरक असतो, तुलापण आता माहितीच आहे.
होय ते झालंच सोड.
त्यामुळं कसं होतय.
बरं,
दहावीला कन्सिस्टन्सी आणि कस असतय, दहावीला तिथं, तयार करून घेतचच रे तस. आठवी, नववी ला